हॅलो
हम् परत पाच प्रश्नाचे उत्तर दिले मंग लावला. तीन हा तीन झाले आता हाय ना?
तीन झाली, चार झाली.
चार झाली का बस बो. तुम्ही किती पॉलिस्या केल्या मग टोटल? दोनच की हे कमिशन आलतं का त्याच?
ते बी इतके दिवस रोडू रोडू रोडू आता या महिन्यात आलेय ते बी.
अरे ते पण
नाही ती पण न्ह्यालो ती पण आ
हम्म बरोबर आहे नाही मग काय करायच मग सरला सांगायचं ना मग मग ते म्हणे एक तर आम्हाला कस्टमरला डोके लावावे लागते म्हना.
मग ते मार्चला म्हणजे मी सतरा तारखेच्या त्या दोन काडेला होत्या.
हा
हो बर झालय. मी अजून दोघाल सांगून ठेवले, पण आता काय माहिती गाळातले पाच सहा भेटले मला मोठाले सांगले तीस तीस पस्तीस पस्तीस.
बरं होईल ना मग, हा कमिशन जास्त येत ना.
हा कमिशन जास्त येत आणि पुढं बी मग त्याना पुढं लाईफ टाईमन ते एकवीस वर्षापर्यंत लई हा जो नाही हो माज्या घरचे नई ते त्यायचेच राड्यात ते म्हणते तू अन तुझं काम मी माझच करते. हा
घरी जात
घरचे आ हा घरी जाते त्यांच्या परत मग ज इकडून तिकडून लय लाडी गोडी लावावी लागते तशी. त्यांना दुसरे काही गाटागुटाचे प्लॅन द्यायचे काही कर्जा पुरताची लालच द्यायची असं करावं लागत ती. तुम्ही हे करा मग मी तुमचं हे काम करीन मग असं थोडं मुली लहान मुली असल्या ना त्याला सांगाचं तिच्या लग्नास टायमाला एवढे पैसे निघल असं नसली मुलगी मुलगा असला तर मुला मुलाच सांगायच. म तेना पटल का तवा करत्याती
तसच राहतं.
हम्म नाही नाही
बया शक्यतो बाया नाही ना माणसच त्याला पुढाकार घालीत त्यां
ओ
बयानी मान च ज्यादा पुढाकार घाली त्यांना
हा आणि तिथं गेलं का कोणी मधी तोंड घालत माणसं घालत्याती कि पोर घालत्याती अस
तर परत म्हणती यान आमाला असंन त त्यान आमाल
नाही असं पाहाचं जी बाई स्वतंत्र आहे जी स्व ताय तिच्या घराचे निर्णय घेऊ शकती त्या वळीकडचं जायचं असं कोणाला बी डोक लावीत बसायच हा हा हात
मग.
आत ता तर सर काय म्हणी या वेळेस एका एका गावात कमीत कमी पाच पाच सहा सहा होणारी म्हणी त्यास विमासखी मी म्हणले सर आमच्या गावात नका करू म्हणल आता, तर म्हणी आम्ही तर नई पण मोदी साहेब घरोघर पाठवणारी म्हणी त्यासाठी म्हणजे त्यांना पूरा ऑल महाराष्ट्र ह
आता सगळ्याच विमा सुकी झाल्यावर पॉलिसी तरी कोणाच्या काडा
मग मी तेच म्हणले सर म्हणल का आता एकमेकीच्याच काढत बसायचंय काय म्हणल मी पण ते म्हण तस नाही म्हण ताई असे लेडीज आणि जेंट्स येणार ते म्हणे का सूट बूट त्यांच्यागड्यात आयडेंटी काढ असे एखाद्या साहेबाच्या पलीकड दिसन म्हणे तुम्हाला ती तुम्ही म्हणशाल म्हणे हे विमा सखी कशी, मी विमा सखी कशी
त्येचा फरक पडतो आपण म्हणतो पण बाहेरच्या पैचा जास्त परक पडतो
हा
गावातल्या कम पडतो पण मग एकदां जर बाहेरचि कुणी चालली अशी सूट- बूट घालून, आयडेंटिटी कार्ड घा
आपला कर नाही म्हणे त
मी तेच म्हणले सरला म्हणलं, मग आम्हाला आयडेंटि द्याना म्हणलं त्यावेेळेस ला मोठे आलेलले होते पण त्याना सोबत मग काय माहिती कोणा कोणाला दिले काय माहिती
हॅलो